हॅलो! हं हां ताई येतोय का आवाज?
हो येतोय येतोय.
हां, झालं आवरलं काम?
हो आवरलं ना.
हां, आपण की नाही आज थोडं धार्मिक विषयावर बोलू, म्हणजे शिवजीनं विषयी बोलू. आणि अ आता कसं आहे ना, बारा ज्योतिर्लिंग पण आहे ते शिवजींचेच आहे बरोबर. तर तुमचे काही ज्योतिर्लिंग वगैरे झालेले आहेत का?
हो हो माझं पण झालेलं आहे अ त्र्यंबकेश्वरचं तर झालेले आहे आणि औंढा नागनाथ झालेले आहे, आणि एक वेरूळचं कृष्णेश्वर.
हम्म बरोबर. अ आता कसं आहे ना हे बघा, अ तुम्हाला माहितीय का? पहिले शिवजीनं, आपल्याकडे वारी होते, विठ्ठलाच्या वारीला सर्व जणं जातात आषाडी एकादशीला, बरोबर, सर्वात पहिले वारी कोणी चा चालू केली होती माहितीये का तुम्हाला?
नाही हो नाही.
नाही, तर ति वारी ना शिवजींनी चालू केली होती, म्हणजे कसं त्यांची पूर्ण फॅमिली घेऊन ते चालले होते, पण तेव्हा लोकंही जातच होत ते त्यांच्या सोबत का होईना, पण लोकं जायचेच, आणि कसंय ना लोकं जात होते तर एवढे सगळे गर्दी बघून पारवती माता आता म्हणे, का आता माझ्या कडनं नाही होणार म्हणे. मग त्यांनी पारवती ती मातेला, अ ती जी नदी आहे तिथं
इंद्रायणी
इंद्रायणी नदी आणि अ ती चंद्रभागा.
चंद्रभागा चंद्रभागा बरोबर.
चंद्रभागेजवळ तिथं पार्वती मातेंना थांबवलेलं होतं त्यांनी. म्हणून तिथं पार्वती मातेंचं मंदिर सुद्धा हाय. कधी पंढरपूरला गेल्यानंतर, चंद्रभागेचं दर्शन झाल्यावर पार्वती मातेंच दर्शन घ्यायचं असतं. त्याच्यानंतर त्याच्यानंतर शिवजींनी काय केलं त्यांच्यासोबत कार्तिकेय होते. मग त्यांनी कार्तिकेयांना पण पुढे थांबवलं, तिथं कार्तिक स्वामींच मंदिर हे. ते पंढरपूरलाच, हं. आणि मग ते गणेशांना घेऊन पुढं गेले, आता गणेशजी लहान होते तर ह एवढी सारी गर्दी मंग कशाला बस एवढं त्याला त्रास नको व्हायला वगैरे म्हणून, गणेशांना त्यांनी एका ठिकाणी बसवलं.
हां असं.
म्हणजे पांडुरंगाच दर्शन घेण्याच्या अगोदर, गणपतींचं दर्शन आहे तिथं कुठं मंदिराच्या मध्येच तिथेच. त्यांचं आधी मंदिर लाग त गणपतीजींचं.
हां हां हां.
आणि मग शिवजी जेव्हा अ वि ठ्ठलाच्या दर्शनाला जात होते, तेव्हा स्वतः देेव उठून त्यांच्याकडे आले. विठ्ठलाल विठ्ठलजींना वाट लं शिवजी आले आता दर्शन घेतलं, मग त्यां ते गळा भेट वगैरे झाली. ते भेटले बिटले, दर्शन झालं. तर शिवजी स्वतः म त्यांना असं झालं ना की ठेवायचं कुठे? तर मग त्यांनी शिवजींना नाही नाही भगवानांना असं झालं की, शिवजी आपल्यापर्यंत भेटायला आले तर. आता मी काय करू त्यांच्यासाठीन काय नाही आणि यांना कुठे ठेवू बुवा? म्हणून त्यांनी त्यांच्या डो क्यावर शिवजींना बसवलेलं हाय. जे की आपण म्हणतो की तो त्यांचा फेटा हाय वगैरे नाही जी शिवलिंगाची पिंड होती ना, शिवलिंग ते शिवलिंग सारखा त्याचा आकार हे. कोणाचा? विठ्ठलाच्या डोक्यावर जे आहे त्यांचा. असं शिवजींच आहे. बऱ्याच छान छान गोष्टी हे शिवजींच्या पण आपल्याला माहिती आहे. आणि हं बर चं लोक पशुपतीनाथांच व्रत करतात, सोळा सोमवार करतात. इच्छा पूर्णही करतात. जेवढे ते भोळाशंकर आपण म्हणतो तसं ते भोळे तर आहेच आहे. पण मग चुकीच्या गोष्टी झाल्यावर तेवढा तांडव पण होतो बरोबर आहे की नाही अशा सर हम्म हम्म असं आहे आणि आणि, दुसरा एक म्हणजे, माहितीये का कधी ऐकलंय का की सगळे देव, ते देवी होत्या तर ह्यांना सर्वांना,
हो हो.
अं राहायला घर होत म्हणजे राहायला काही ना काहीतरी होतं ते कुठं तरी राहतच होते. आता भगवान विष्णू आणि लक्ष्मी म्हटले तरी, ते शेष नागांचं ते सिंहासन वगैरे आपण बघतो. बरोबर आहे की नाही आणि पार्वती मात तानी काय केलं हट्ट केला शिवजींना म्हणे सगळे कुठे ना कुठे राहता महलात राहता, ताई इकडे राहता तिकडे राहता आण तुम्ही मला असं उघड्यावर ठेवता हे चांगल आहे का मग आता पार्वतीजीनी हट ट केला की मला पण पाहिजे मला पण घर पाहिजे तुम्ही पण माझ्यासाठी काहीतरी करा. मग शिवजींनी सोन्याचा महल बनवला.
हम्
शिवजींनी सोन्याचा महल बनवला आणि, त्या महला म ते गृह प्रवेश करायचा म्हणजे आपल्याकडे कसं असं वास्तुशांतीचा कार्यक्रम वगैरे होतो. आणि, त्यांच्याकडे मग गृह प्रवेश करण्यात आला तर त्यावहा त्यावेेळेला. तेव्हाचे सर्वात महान पंडित होते रावण. बोलवलं गेलं. रावणांनी जेव्हा त्या सोन्याच्या महलामध्ये, अ ह आले तेव्हा त्यांचं नजर दृष्टी, पडली सगळीकडे ते मोहीत झाले की एवढं सुंदर एवढं इतकं भारी आणि, हा आस. पण मग शिवजींनी पार्वती मातेला काय सांगितलं होतं तो तुझ्या नशीबात नाहीये म्हणे. तुझ्या नशिबात असं आहेच नाही पण मग, बांधलं आता कार्यक्रमाला कार्यक्रम करायचं सर्वांना बोलवलं. दशक सगळं कार्यक्रम वगैरे झाला आता वेळ आली कसली. आपण पूजा वगैरे करून घेतो मग ब्राह्मण दक्षिणा मागतो. बराबर मंग रावणाकडंन द क्षिणा मागितली मग दक्षिणेमध्ये त्यांनी ना तो सोन्याचा महलच मागितला.
मागितला. अच्छा,
आणि सोन्याचा महल मागितला आणि मग, अ आता शिवजींना नाही म्हणता नाही आलं.
हो बरोबर आहे ब्राह्मण म्हटल्यावर तर खरोखर,
हा मग ब्राह्मणांनाच दान करतो ना आपण तर मंग. कण देऊन टाकला मग पार्वती मातांना खूप राग आला. त्यांनी एकदम रागामध्ये श्राप देऊन टाकला का हिलं हे जे सोन्याच महल आहे हा एक दिवस जळून जाईल तर त्यांनी, तर त्यांनी, त्यांनी काय केलं तो जो महल होता ना तो महलात, तर तेव्हा कस देवावर म्हटल्यावर थोडस चमत्कारिकच ना उचलून इकड तिकडं गोष्टी ठेवा त्यांना महल काय गोष्ट होती महल पण त्यांनी लंकेमध्ये नेऊन ठेवला पण हनुमानांच्या तेव्हा पण मंग, तेव्हा पण मंग काय झालं शिवजी काय म्हणे तुला सांगितलं होतं तुझ्या नशिबात नाहीये तुझाच हट्ट होता म्हणे.
ते हिमालयात राहत होते ना वरती पर्वतावर. शिवजी न त्यांचे पूर्ण कुटुंब हा मग असं झालं. आण मग त्यांनी हं नेलं वगैरे आणि अ त्यांनी शाप दिला का तुला पण त्याच पूर्ण हे घेता नाही येणार म काय हे तू याच भोग तुला पूर्ण भेटणार नाही तुला काहीतरी म्हणजे शाप दिलेला आहे ते जळूनच जाईल बा स तर मंग हनुमानजींनी जेव्हा लंका जाळली ना त्यांच्या शेपटीने तर त्या शेपटीमध्ये पार्वती ती मात्या होत्या. पार्वती माता होत्या आणि शेवटी ते त्यांच्या मनाप्रमाणे होऊन गेलं ति लंका जळून गेली तर सोन्याचा महल पार्वती मातांना तर भेटला नाही नाही हान प रावणणांना पण त्याचा काही उपभोग घेता आला नाही. नी उपभोग घेतला पण तो त्यांच्या याला पुरला नाही कारण जळून खाक झाला ना. तो सोन्याचा होता आण सोन जाळल्यावर काय होतं?
अस शिवजींच्या खूप साऱ्या गोष्टी आहे ज्या जगाला अजूनपर्यंत माहिती नाहिय.
हो बरोबरय.
एवढा महिना हम्म हम्म आता ये त्यांच बारा ज्योतिर्लिंग पण आहेत त्याच्यावर पण त्र्यंबकेश्वरांसाठी कायय तर तुम्ही गेल्यानंतर काही मागा इच्छापूर्ती होत होते म्हणजे होते हे त्र्यंबकेश्वरांसाठी दिलेलय. तस आरोग्य हे करायच असेल तर तुम्हाला उज्जैनला जावं लागत तुमचं आरोग्य एकदम व्यवस्थित राहावं म्हणून. तर तुम्ही ते करायच घृष्ण हां हां बस प्रत्येक ज्योतिर्लिंगाचा महिमा वेगळा वेगळाय.
अच्छा.
असं आहे आता भरपूर गोष्टी आता शिवजींचं सगळीकडेच मंदिर हे जिथे जाऊ ति थे मंदिर आहे हा आणि सगळ्यांनी आता
घरामध्ये पण आहे.
हा घरामध्ये तर राहतच ओ. देवाचे जेव्हा टाक राहत त्याच्यामध्ये तर पिंड राहतेच. पण पण त्यांचे नाव पण तसेचय जिथं जिथं ज्यांना सिद्ध प्राप्त झाली तर तिथं ते सिद्धेश्वर झाले जिथं जिथं हा रामजींनी स्थापना केली तर ते रामेश्वर झाले अस सगळ वेगळ्या वेगळ्या गोष्टी राहता. जेवढा म्हणजे कसं ना प्रत्येकालाच आयकाला आवडतं असं नाही.
काही ना सांगायलाही आवडतं, काही ना एकायला आवडतं, पण मग ज्याला ऐकायला आवडतं तो स्वतः ज्ञान आत्मसात हि करतो न दुसऱ्यालाही देतो. असं राहतं, हम्म, तुम्ही सांगा काय
छान वाटलं तुमचं ऐकून पण.
हम्म्म हम्म.
एकादशीचं पण, चांगलं वाटलं ऐकुण.
हां ऽऽएकादिवशीचं देवाच काहीतरी चांगलं कानावर पडलं, ते पण एक छोटंसं पुण्य अ लाभलं जातं बरं का, म्हणजे एक अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पुण्य आहे, हो मग, एवढं कोणी
तर श्रवण करणारा आणि अ श्रोता म्हणतो ना आपण
तो ऐकणारा
कोणी हेच असतात, श्रेष्ठ होतात.
हा सांगणार पण आणि ऐकणार पण, दोघांनाही त्याचं पुण्य लाभतं.
लाभ
हम्म. आज विठ्ठलांबद्दल ही गोष्ट माहिती नाहीय, खूप लोकांना माहिती नाहीये.
हो वारीचे माहे हे, बरोबर.
हम्म हम्म.
कानाकोपऱ्यातनं लोकं जातातच वारी करणारे.
हां. पण ते काय म्हणतात की, हे बघा, देवाचं नामस्मरण तुम्ही कसं करायचं, तुम्ही आंघोळ करत असाल ना, कुठेही आंघोळ करा, कुठेही करा, नदीत करा, तलावात करा, घरात करा, अ बाथरूम मध्ये आंघोळ कर तांना देवाचं नाव घेतलं, तर ते तीर्थ स्नान होतं.
हो, छान होऊन जातं बरोबरच.
च नाव घेतलं, तर तो तुमचा महाप्रसाद होतो.
बरोबर बरोबर.
असं, बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी राहतं, तुम्ही जर पायी चालत राहिले, आणि किंवा कुठं चाल्ले गाडीने जा कसेही जा देवाचं नाव घ्या, तर ती तुमची तीर्थ यात्रा होती.
हो बरोबर आहे.
असं, चला ताई आपला वेळ झालाय.
हो हो हो, मला पण